हॅलो आ तुम्हाला माझा आवाज येत अ आवाज येतोय दिदी.
हो हो येतोय येतोय बोल तो. येतोय माझा आवाज येत
हा मला पण तुमचा आवाज येते ऐक शिवली हो हो येतोय क्लिअर येतोय ऍक्च्युली ना मला तुमच्यासोबत थोडं डिस्कशन करायचं होतं प्रवास या विषयावर तर तुम्ही फ्री आहात
बरं हा हो आहे तू बोलू शकतेस
हा तर मला काय सांग
ह्
हा प्रवास करायला खूप आवडतो म्हणजे एखाद्या प्लेस ला एखाद्या ठिकाणी भेट द्यायला मला खूप आवडतं आता आपण प्रवास कशासाठी करतो की तर एखादा प्रवास धार्मिक असू शकतो तो सांस्कृतिक असू शकतो किंवा एनजॉयमेंटसाठी असू शकतो किंवा हिस्टॉरिकल म्हणजे इ ऐतिहासिक असू शकतो. स्थळ तर त्या ठिकाणी आपण भेट देतो तेथ माहिती जाणून घेतो. तिथं आपल्याला जाऊन म्हणजे असं वाटत उत्सुकता असते आपल्या पुढं काय होईल याच्यानंतर काय होईल आपण काय करूया असं असतं तर मला जास्त करून हिस्टॉरिकल फ प्लेस आवडतात, जसे की गड किल्ले वगैरे म्हणजे किल्ल्याच्या ठिकाणी मला जाऊन महाराजांची माहिती यायला मला खूप आवडते. कारण असं म्हणतात की महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना खूप म्हणे खूप यातन्स खूप आपल्यासाठी लढले आहेत, तर मला अस वाटत की म्हणजे हिस्ट्रॉलिकल अस एक ही प्लेस मला अस सोड तिथ जाऊन मला तिथली माहिती अशी घ्यायची नाही किंवा मला कोणीतरी विचारलं की तु ह्या ह्या गेलेलीस काय तर मला अस म्हणता नाही येईल अरे माझा तो किल्ला राहिलाय. तर आम्ही सध्या म्हणजे असं वेगवेगळ्या प्लेसला जाण्याचं ठरवतोय तर तुम्ही मला एखादा प्लेस म्हणजे किल्ला तुम्ही सजेशन करू शकताय मला कि तु ह्या ठिका काही जाऊन भेट दे किंवा इथली माहिती घे.
बर हा ठीक आहे आ आतापर्यंत कोणत्या कोणत्या किल्ल्या वर गेलेल्या आहेत?
मी शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरीवर गेले, पन्हाळावर गेले, परत प्रतापगड.
बरं हा.
हा तोरणा बघित त्लाय मी हे जे थोडे असे किल्ले आहेत जे मी बघितले आहेत ज्याच्यात आनंद घेतलाय माहिती सिंधुदुर्गला, विजयदुर्गला. ते तर पूर्ण समुद्रामध्ये आहे प्रतापगड देखील छान आहे. बघण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती हे तिथं गायडन्स देखील अस दादा आपल्याला तिथे माहिती सांगत असतात की महाराजांनी अ हा हे स स्थापन करण्यासाठी ते म्हणजे कशी झुंज दिली कसा पराक्रम केला. आणि ते तिथे एक विहीर देखील म्हणजे प्रत्ये म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर असेल असं नाही पण आम्ही पंधळ्याच्या ति गेली हू ना त तिथे विहीर होती आणि त्या विहिरीची माहिती आम्हाला सांगितली तिथ पाणी पूर्ण खाली होत तर ते पाणी एखाद्या म विशष्ट ऋतूमध्ये किंवा महिन्यामध्ये सॉरी महिन्यामध्ये तर ते आपआप वर होत ये वर येते म्हण असं सांगी त ते पाणी गोड लागत महाराजांनी तेथील पाणी पिलेलं असं आम्हाला सांगितलं परत महाराजांनी जे चोर दरवा जे केले होते आता अगोदरच्या काळात म्हणजे आपण इतिहास वाचलोच आहे लहानपणापासून चौथीपासून आपल्याला इतिहास आहे. तर आपण शिकलेलो असं हा इथेच शिकलेलं आहे. तर अ आपल्याला माहिती हे की महाराजांनी कशी म्हणजे लढाई केली त त्यासाठी ज शत्रूनी आक्रमण केलं तर त्या तिथून निसटण्यासाठ के म्हणजे असं नाही. की महाराज पळत होते पण तेथून निसटण्यासाठी दरवाजे देखील होते म्हणजे वाचण्यासाठी की जास्त हे झाल्यानं असे वेगवेगळे म्हणजे तुम्ही आपल्याल म्हणजे इन्फॉर्मेशन वगैरे माहिती वगैरे सांगितली आहे एखाद्या म्हणजे शत्रूनी आक्रमण केल्याव त्याच्यावर कसा परा पराभ म्हणजे त्यांचा कसा पराभव
त करत होते हा शक्तीपेक्षा युक्ती जास्त लढ लढवल्यात सरां अ हे म्हणजे श महाराजांनी हा हा हा.
काय म्हणतात म्हणजे आता आपण म्हणत नाही की, की हार्डवर
तुला अ हा स्मार्टवर्क बरं हा, तसच की महाराजांनी पण केलंय आप पल्या तुला हे माहित आय काय, जर आता तू आता हे हा ही गोष्ट बोलल्यास तर तुल ही गोष ट माहिताय काय बघ. अ असं म्हणलं जातंय की औरंगजेब जर ठरवलं असल असत तर तेन त्याच्याकडं अ औरंगजेबान जर ठरवलं असत, तर पूर्ण आशियावर ह राज्य गाजवलं असतं, पूर्ण आशियावरती आशिया खंडावरती म्हणा लागले मी, जर त्यांन ठरवलं असत कारण त्या काळातला सगळ्या त स्ट्रॉंग आर्मी त्याच्याकड होती, पाच लाखा ची आर्मी होती त्याच्याकडे जर त्यान हा हा हा ते ठरवल असत तर म्हण अहा तेन पूर्ण अशा वरती राज्य गाजवलं असत, परंतु त्यांन काय केलं की शिवाजी महाराजांच्याच माग लागला तो दक्षिणेतच त त हे करायचं होत बरोबराय हम्म् आणि अ हा हा आणि महाराज काय करत होते, उ काय करत होते माहिताय का तुला? गडावर ती अ ह हा गडावर जात होते आणि हा म्हणजे एखादा किल्ला जर घ्यायचा असेल तर का काय करायचे, तेवढं अ घ्यायचे. आणि आक्रमण केलं. तर प म्हणजे तेवढं ठेवायचे आणि म्हणजे पळून यायचे बरोबर आय. पळून यायचे म्हणजे तसच करायचे आणि तिथले काय करत होते मग जे आदिलशा किंवा काय निजामशा म्हणजे कोण ते औरंगजेबाच्या दरबारातले कोण असतील ते तिथं सगळं फौजपाटा ठेवाय चे. आणि हे तोफ हा तोफ गोळे ठेवयाचे रसत सगळे ठेवायचे आणि परत महाराज मग त्यांच्यावर आक्रमण करत होते आणि परत ते घेत होतीत. म्हणजे त्यांनी जे आणून ठेवले ते परत आणि आपल्याकडंच यायचं
अरे वा म्हणजे हे ही युक्ती, हा ही एक युक्ती होती. म्हणजे असं नव्हे, आता मी जर हा विषय काडला नसता तर मला हे कळालं नसतं, की एवढं म्हणजे हिस्टोरीकल प्लेसमध्ये देखील हे मला माहित नव्हतं म्हणजे अशी नवीन मला नवीन काय मी चौथी पासून इतिहास शिकत आहे. ते शाहीस खानाची बोटे बसून, ते बोलतात ना, की मारायला आलते महाराजांना त्यावेळी म्हणजे आपलेच महाराज एवढे म्हणजे एवढे, त्यांची बुद्धी एवढी म्हणजेु बुद्धीला त्यांची चालना होती, कि फक्त ती हा ते दोऱ्याचे ते हे टाकल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या मारायला येणार हाय, मग त्यांनी लगेच, आपल्या म्हणजे ब्लँकेट म्हणजे पांघरुन मध्ये वगैरे, ते लगेच उशी वगैरे किंवा काही चगाळा वगैरे, घातला आणि ते असं झोपण्याच नाट क केली पण ते शायिस्तेखानाची बोटं त्यानंतर औरंगाबाद जीवात भेट, अशी आपण ऐकत आलेलं आहात, तर ते असं वाटतय की, एखादी ती गोष्ट सांगत आहे आणि असं हे महाराजांच झालं. आता संभाजी म्हणजे हे शिवाजी महाराजांच, छत्रपती शिवाजी महाराजांच झालं. तसंच छत्रपती संभाजी महाराज देखील शूर होते त्यांनी म्हणजे बघितले आहे आपण सिंहाच आता नवीन चित्रपट आलेलाच होता छावा कितीतरी म्हणजे गाजला होत ता पिच्चर टॉकी मध्ये वगैरे कितीतरी गर्दी होती. पण हा त्यांच्यातून आपल्याला काहीतरी शिकाय मिळालं की घात करणारे पाठीमाग हे, आपलेच असतात फिर वाट्यांच्या गेले नाही, तर आपला वाघ म्हणजे आपले जे छा जे वाघाचा छावा आहे तो कुणाच्याच तावडीत घावला नाही. म्हणजे छान पद्धतीने असं आपल्या म्हणजे चित्रपटाद्वारे देखील आता आपल्या महाराजांची किर्ती आपली महानता असं येत आहे त्यामुळे खूप छान वाटतं. ते आणि त्या महाराजांची, असलेली म्हणजे देवीबद्दल असलेली, अं काही
हम्म, हम्म, हम्म हा.
त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आपल्याला सगळं त्या मूडमध्येध्ये दाखवले लागलेलं आहे छान वालं मला आणि. परत महाराजांचा. त प्लेस आणि. की तुम्ही तिथे भेटून आलाय, आणि तुम्हाला तिरी माहिती म्हणजे गायडन्स तुम्हाला माहितीे ग गायडन्सनी ना. त्यांना असं सांगितलं म्हणजे, मी प्र जेवढ्या जेवढ्या किल्ल्यावर गेली ना तिथे मी सांगितलं, की मला इच्छा म्हणजे त्यां मी विचारत ना क्वेशचन की तुम्ही हिस्टॉरिकल प्लेसला भेट द्यायचं काठ. ठरवलं तुम्ही का आला असा. तर माझ्या याण्यासारख्या अस होत, की आजची तरुण पिढी आहे. फक्त खा म्हजे फस्ट फूडचल आहेत पिझ्झा बर्गर सारखं किंवा एन्जॉयस पाहिजे त्यांना, ते असं धबधबा वगैरे असे टाईप मध्ये किंवा समुद्रकिनारी असं जायला बघतात, ते मग आजच्या ह्या जगात. मला महाराज. पाहिजे म्हणे त्यांच्या सर्व माहिती. जे असं मी त्यांना बले
हा हा बरं हा.
झं तू मत डाऊट घेऊन इथून बाहेर पडशील तुझे सगळे म्हणे जे क्वेशन् आहेत ना. सव करू सगळन्र देऊ तु आणि सगळ्याबद्दल तुला सांग तु म्ह
हा हा.
यच अस पण नाही बोलल आ जगात अस ज मुली बघताना किंवा असं एवढं महाराजांबद्दल. प्रेम असताना छान वाटले. तुझा आणून घ्या. जेवढ्या आमच्याकडे माहिती आहे, ती सगळी माहिती त्यांनी दिली.
हं.
आपल्याकड. ते महाराजांची ते किल्ल्याबद्दल माहिती आणि चोर दरवाजे त्यांनी केलेली युक्ती थोडक्या फार आणि त्यांची एक राजमुुद्रा प्रसिद्ध आहे. ती त्याचा अर्थ हे हे सगळं सगळं त्यांनी आम्हाला त्या पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजे सांगितलं, स्पष्ट केलं. आणि आपण आताच्या मुलींना आप आपण काय म्हणतो की मुलीया नाजूक अस साव्यात. नाजूकच छान दितात. तर माहाराज काय म्हणतात, की मुली या ना जुक नसाव्यात. तर धाडसी असाव्या. महाराजांनी आपल्याला शिकवले आहे की एखादा जर आपल्या आपल्यासोबत वाईट ट वागत असेल तर त्याच वाईट करणं ही
हं. बरोबर आहे. हां, हो. हा.
त्यांचा मी आदर करते. विकतन, तेवढं ते प्रेमानं म्हणजे सगळ्यांशी वागत त्यांच्यात म्हणजे कुठलाही असा भेदभाव न करता आपुलकीनी सगळ्यांना मिळून मिसळून कशी युक्ती करायची? कसं जिंकायचं?
हं, बरोबर आहे, बरोबर आहे.
थँक यू, थँक यू. हो. बरोबर आहे, बरोबर आहे.
पहिला शिंगोर रायाच शिवराय असं तयार होत आणि मला असं वाटत की महाराज
खरच खरच, हो हो हो.
ये चल बाहेर ठेवते मी.